काम हा मॅम कशा ह
हॅलो
हॅलो
हा ऐकू येतय
अ हो मॅम मला येतय ऐकायला तुम्हाला येतय
अ खूप बारीक आवाज येतोय पण एक मिनट मी वॉल्यूम वाढवून बघते
हो हो नक्कीच मॅम
हा बोला
हा मॅम तुम्हाला कोणत्या विषयावर बोलायला आवडेल
हम्म ठीक आहे कोणता पण चालेल ना
हो पण तर आहे अ नाही तुम्ही सांगितलं तर बेटर राहील.
बरं सण सणावरती बोलावायचं बोलायचं!
अ कशावर -
सण सण दिवाळी -
ये
हा चालेल बरं मग तुमच्याकडे कसं सेलिब्रेट करतात. दिवाळी
आमच्याकडे दिवाळीला सहसा आपला नरक चतुर्दशी पासून दिवाळी सेलिब्रेट व्हायला सुरुवात होते.
अभ्यंक त्याच्यानंतर रांगोळी आणि अ - गावाकडे असलो. तर जे आपले! अ भाऊकीचे घरं असतात त्यांच्या प्रत्येकाच्या घरासमोर एक दिवा कणकेचा दिवा असं लावत जायचं. अ म्हणजे त्याच्याने आ आपल्यामधलं बॉन्ड असन स्ट्राँग होतं की आपलेपणा जाणवतो असं. तर त्याच्या मा अस हे हा ते चार ते सहात अ वाजे च्या मध्येच करायचं अस
आमच्याकडे तर दिवाळीत एक महिना आधीपासून सुरू होत.
अरे!
ह ह म्हणजे अग तुझ्याकडे पण होत असेल तसच म्हणजे आपल्याला आता दिवाळी येणारे, दिवाळी येणारे मग साफसफाई करा. मग साफ-सफाई झाली की किराणा आटा आणायचं मग त्याच्यानंतर पदार्थ कोण ते बनवायचे मग ते ते काय बनवायचं? मग मुलांच आणखीन कपडे काय घ्यायची दिवाळीसाठी? काय घालायचं म्हणजे म्हणजे नाही, नाही करणार. मी आल्यावरच आपण बघाय लागतो. गणपती कधी येणार? मग दिवाळी कधी येणार? म्हणजे आपण बरेच आधीपसून अजून दिवाळीच्या हेच्यात जातो.
म्हणजे आपण अलमोस्ट श्रावण सुरू झाला कि दिवाळीच्या तयारीला लागत असतो. येस! येस!
त्या वेगळे-वेगळे पदार्थ ज्यांना आणखीन रेसिपी यीपी ची आवड असते, मग यावेेळेस मी हे बनवणारे मग ते करून बघणार आहे. ह मग सुट्या लागल्या तर मुलां आणखीन दिवाळीची सुट्टी लागली की आपण हम्म. इथे जाऊ आजीच्या गावात. चला मामाच्या गावाला जाऊ.
बरोबर, तो त्यांचा एक आनं
हो. बरोबर.
अ तुमचे मुलं अ नाही माझे सगळे ना शिक मधेच आहेत आई वडील मामा मावशी सग ळेच्या सगळे आमचे, एका नाशिक एकाच सिटीत असतात. त्याच्यामुळे आम्हाला जास् त गावाला नाही
जाता येतं बरोबर. म्हणजे सण तर आपण घरीच सेलिब्रेट करतो. सगळ्यांबरोबरच मजा येते. भले ते कुठे गावात असूदे, शहरात तसू दे.
बरोबर आहे.
बाकी तुमच्या तुमचं गाव इकडे नाशिकमध्ये आहे आ. अच्छा, हा मी पण नाशिक मल्ली ते पण माझं माहेर दुसरीकडे आहे, त्याच्यामुळे अजून तिकडे तिकडची पद्धत वेगळी दिला दिवाळी सेलिब्रेट करायची. इकडचे आता इकडे आता इतके वर्ष इ इकडे झाले तर आता इकडची पद्धत वेगळी.
कोणत्या भागात आहे तुमचं माहेर.
माझं माहेर अ गुजरातच्या जवळ आहे बॉर्डरवरती. हा मग तिकड पण हळूहळू शेवटी सण त एक त ते वेगळं थोडसं वेगळं होतं, काय काय पदार्थ वेगळे होत त्यात सेलिब्रेट
मग तुम्हाला दोघं दोघं साईडचे करता येत असतील.
हो दोरी दोघी श आहेत हां त्यांच्याकडे नवीन वर्षाचा खूप जोरात असतं आपल्याइ कडे पाडवा म्हणजे आपण फक्त की आपला पाडवा होतो. तिकडे ते तिकडे नवीन वर्ष आपण जसं गुढी पाडव्याला करतो ना तसं त्यांचं ते नवीन वर्ष अस त म्हणजे त्या दिवशी ते साल मुबारक करतात सगळ्यांना
बरोबर. आणि हो ते तर आहे. आणि तुमच्या मुलांचं स्कूलच बोर्ड कोणत आहे म्हणजे तुम्हाला किती सु
हम्म हां तेच. माझा मुलगा आता अ फर्स्ट इयरला आहे बीटेक करतोय. त्याच्यामुळे आता त्यांच्या सुट्ट्या माहि ती नाही आता त्याचं फर्स्ट इयर गेल्यावेळेस तर काय सुट्ट्या एवढ्या नव्हत्या. आता सेकंड इयरला बघू की किंवा
च इंजिनिअरिंगचं तेच होतं की दिवाळीनंतर एक्झाम असतात म्हणून जाता ये त नाही म्हणजे माझं पण बी ए मेकॅनि कल झालंय ना तर हो मला आहे. तुम्हाला तर मग सु लव
नाही आता नाही आणि
सगळ्यांच्या सुट्ट्या संपतात तेव्हा तुमच्या सुरू होतात
सुरू होतात एक्झॅक्टली मग मग आता त्यांचे सबमिशन्स
सुरू होते.
हो तेच होऊन जात मग आता सगळ्यांचे स्कूल सुरू होतील, आणि मग त्यांना पण जा जाता नाही येत. आपल्यालाही नाही
हो, हो, हा कधी पासून आम्ही ठरवते कुठेतरी जाऊयात फिरायला. सुट्ट्या लागल्यात. तर काहीतरी चालूच असत. आता हेच हे त्याचं ते हे काहीतरी
हो एक्झॅक्ट नाय आमचं पण असंच व्हायचं म्हणजे मा माझे पप्पा लेक्चरर होते त्यांना एक मे पासून एक्झामं म्हणजे सुट्ट्या लागायच्या आणि आमच्या तेव्हा एक्झामं सुरू व्हायचं म्हणजे कु- फिरायला जायच चान्सच
हो ना असंच होत. म्हणजे सगळ्यांना एक वेळ अशी ठर वून नाही येत की बाबा हा सगळ्यांना या वेळेस जमणारे भले एक दिवस असू दे किंवा दोन दिवस पण ते असं फार मुश्क केलेले तसा योग जुळून येत
हो मग तेच आहे आणि एक्झाम्स मध्ये कॉम्प्रोमाइज ही नाही करता येत.
एक मिनट हं मी एक
हो हो मॅम हो हो
हा नाही मी आ आता टाइम बघत होती मी कारण कॉल केला तर मी टाइमच नव्हता बघित ला.
नाही नाही सात मिनटंवर
अच्छा आणि काय म्हणते तुमच्याकडे काय असतं सुट्टी ती मजा काय असते
सुट्टीची अशी विशेष काही मजाच नाही आता म्हणजे आता माझी मुलगी पण सिनियर के जीला गेली त मग आता तिचं पण तसंच सी बी एस ई बोर्ड असल्यामुळे आम्हाला पण असं. परफेक्ट टायमिंग नाही मॅच होत तिचं एक मे पर्यंत स्कूल असत, एक मे नंतर लगेच जून मध्ये लगेच स्कूल ओपन होत. ते म्हणजे आमच्या आता आठ जून पासून सुरू झाली ल
पूर्वी कसं असायचं, सगळ्यांना एक सारखी सुट्टी या लाग गायची. एप्रिलमध्ये सुट्टी लागली की पंधरा जून पर्यंत सगळ्यांना सुट्टी.
सगळे मामाच्या गावाला जा गावावर.
खाणार. धमाल करणार सगळे भेटायचे.
ती मजा खूप. छान होती, म्हणजे आजकालच्या मुलांना नाहीय ते, हो आजकालच्या मुलांना
नाही आणि ते गेले. तरी तिकडे गेले तरी फोन असतो त्यांच्या हात. म्हणजे ते आपण ते ते एनजॉय. केलीय तुम्ही जी इन्जॉय केले, ते तर ते आता ते म्हणजे नाही त्यांना ते कन्सेप्टच माहिती नाहीये. की अशी पण मजा असते, तर ते चार मुलं एकत्र बसले ना तरी ते फोन प्रत्येक जण फोन घेऊनच बसतो.
फोन घेऊन बसतात आणि मग त्यांना. ती एन्जॉयमेंटच नाही आहे, कि मामाच्या गावाला जाणं म्हणजे. काय गेल पण तर मॉलमध्ये जा. मॉलमधून घरी या म्हणजे. हा म्हणजे त्यांना विशेष असं काही नाही, आणि ते आपण आपल्या रेग्युलर रुटीन मद्ये करत असतो. त्याच्यामुळे त्यांना असं. त्याचा तो जो आपल्याला जो आनंद भेटायचाो त्या ह्यांना नाही माहित.
नाही नाही. त्यांना माहितीच नाहीे आता ते. कायचल चूक नाही अस पिढीप्रमाणे सगळं बदलत गेलं ना ह सगळं वातावरण बदलत गेलं आपल्या हात त्या मध्ये विठी दांडू होते आमच्या हेच्यात विठी दांडू ते तुमच्या हातात आणखीन फुटबॉल आला तर त्यांच्या हातात फोन आला हा हा हा हा हा म ते आता बदललं ना त्याच्यामुळे आपण त्यांना का सांगू नाही शकत त्यांना इन्जॉय त्या होत तर ते एन्जॉय करत ता त
बरोबर आहे त्यांची ऍक्च्युली हा वेळेचा परिणाम आहे दुष्
हा ब्रिज काय ना होतच राहणार आहे ते काही चांगल्या गोष्टी घडणार काही वाईट काय त्याच्यातून आपलं चांगलं घ्यायचं आपण जेवढं चांगलं संस्कार द्यायचे मुलांना आपण देणार बरोबर
तेच म्हणजे आजच्या काळाला कसं मॅच कराल कसं मॅच करायचंय तुम्हाला स्व त्याला कसं सांभाळायचंय
हा आणि आपण केलेलं का वाया नाही जात कुठेतरी ते डोक त्यामध्ये त्यांच्या मेंदूत फीट होत ते
बरोबर बरोबर हो तेच असतं आणि आपल्या डेली मी म्हणूनच ते कळतं
हो बरोबर शिकणार आहे आपण त्यांना पूर्ण त्याच्यापासून दूर नाही करू शकणार की तुम्ही अजिबात फोन नका वापरू किंवा तुम्ही असंच खेळा तुम्ही याच पद्धतीने खेळा नय आपल्याला पण त्यांच्याकडन शिकाव लागणार थोड
का आहे त्यांच्या कडचे पेस
हो
तेला मॅन्युप्लेट कर
हो हो हो ते आपल्या नाहीतर आपलं काय खरं नाही हे
आपल्याला आपल्याला फक्त आईवडलां- सांगितल ना त ऐकायची- सवय होती आता माझी तर एवढी. छोटी आहे ना ती मला कन्व्हेन्स करते मम्मा असं करायचं आहे मग ते बरोबर ती ते बरोबर मला कन्व्हेन्स.
हा आणि तिच्या दृष्टीने ती बरोबरच असते ना? त्याच्यामुळे तू तिला तिला जर तू पूर्ण खोडून काढयात. प्रयत्न केला. तर आणि तुझा पटणारच नाही मम्मला. काही समजतच नाही अस तिच म्हण.
होत बोलते ती मम्मा तुला नाही कळत का ग वेडू य तु
त्यापेक्षा ती तुझ पन्नास टक्के बरोबर- सांगितल्यावर की तुझ थोड वीस टक्के तरी ऐकेल.
हो ते आहे आणि ऍक्च्युली असं काही नाही की आपण पॅरेंट्स. म्हणून आपण त्यांच्याकडून काही शिकू शकत नाही असं नाही. आपण पण त्यांच्याकडून शिकू शकतो आणि मी तिच्याकडून ते शिकले. पैकी ते कसं बरोबर तिला स्वतःला जे पाहिजे ते कसं कन्व्हेन्स करू शकते. मी अजूनही माझ्या मम्मी पप्पांना कन्व्हेन्स नाही करू शकत.
बरं आपलं झालं वाटत टायमिंग हा हो -हो चल छान वाटतो हा बाय.
ह थँक्यू बाय
थँक यू